हो
हॅलो
हॅलो हा बोला ना
हा आज काय बनवलंय जेवण
आज काय नाई उडदाची दाळ पोळी तुम्ही काय बनवलंय?
तेच रात्रीचं मटण
अच्छा रात्री तुम्ही खाता का हो हा तुमचे मिस्टर काय करता मग
ते कंपनीत आहे जॉबला
अच्छा
हम्म
अ तुम तुमच्याकडे मेकअप आपला म्हणजे एखाद हाता खाली कोणी आहे का?
आहे एक माझी मैत्रीण जर गरज असेल ना मला तर मी तिला बोलवते. ऐ म्हणून माझ्या सोबतीला.
ठीक आहे
मग ती येती कधी.
हा तेवढीच तिजी पण प्रॅक्टिस
मग हेअरस्टाईल, साडी, ड्रिपिंग वगैरे मदत होती ना बरीपैकी. का तर एखांद्या वेळेस मुहूर्त वगैरे लवकर असतात ना लग्नाचे. मग त्यावेळेस गडबड भरपूर होते.
हो ते तर आहे. आज मेकअपवाली उशीर करते. उशीर करते, असं होत आतून.
हा आणि मेकअप तर त्यांना व्यवस्थित हवा असतो. हेअरस्टाईल व्यवस्थित मग प्रत्येक गोष्टीला अर पंधरा वीस तरी मिनिटं जातातच ना. सगळं एकटीन करायचं म्हण - -
टायमिंग आणि मेकअपला तर लागले तर तीन -तीन एक तास पण जातात. दोन एक तास वेळ लागतो.
भरपूर.
आणि ते ब्राईडच्या फेसवर पण ठरत. तिला काय सूट होतं काय नाही होत.
हो ना.
तुम्ही काय करता? हाऊस वाईफ.
घरीच असता का?
हो.
आणि तुमचे मिस्टर काय करतात?
आमची शेती ये.
हा, हा.
हा.
तुमच्याकडं काय पिकतं जास्त मगं?
आमच्याकडे काय? पि आता मका लावलीय. कपाशी लावलीय.
का.
आणि सीजन नुसार काय
म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे पीक असतात का?
हो. आता उन्हाळ्यामध्ये कांदे होतिल. नाही तरर मग भाजीपाला वगैरे
अ कांदेचं पीक कसं पूर्ण असं मोकळे शेतातच घेता का? म्हणजे दुसरं काय लावत नाही का कांदे शिवाय?
नाही लावता येत कांदेशिवाय मग काही गहू लावतात. काही बाजरी लावतात.
हं.
पण मग कांद्याच कसये कांद्याला जर भाव राहिला तर मग गहू आणि बाजरी दोघं मिळून कांदा एकटा देऊन जाईल इन्कम असं.
हो.
म्हणुन.
हम् ह. कसं घेता पीक त्या कांद्याचं?
ते कांदे लावते म्हणजे उपाडायचे. ते परत खांडायचे.
हम, हम.
तर मध्ये मार्केटमध्ये विकले जातात ते.
हां
भाव वर असत ते म्हणजे दोन हजार भाव गेला तर मग दोन हजार तीन हजार भाव क्विंटल ला
पण उन्हाळत जास्त करून कांद्यांचे भाव पडतातच ना
हा उन्हाळ्यात पडतात आता म्हणजे उन्हाळ्यात कांदे कसे पिकवायचे म्हणजे साठवून ठेवायचे जाळीमध्ये मग असं सीझन नुस म्हणजे असं दोन चार दिवसात दोन चार दिवसात विकायचे महिन्यामधून
आमच्याकडे पण असते आमच्याकडे ऊस वगैरे जास्त असतो आणि आता ऊस आणि भिमुग असतोय मग तेच पीक जास्त असतं
हो आम्ही भुईमूग पण लावतो ना
हम्म- आता आम्ही कस ऊसात भुईमूग लावल्यामुळं दिवाळीपर्यंत भुईमूग निघेल मग तिथून उस दोन पिकं देऊन जातो आम्हाला मग परत त्या शेतात काही लावता येत नाही ना
नाही-नाही
मग आमचं तस असतंय तुमच्याकडं ना उन्हाळी भुईमूग असेल ना
हा उन्हाळी
आमच्याकडे पावसाळी असतो आता पेरण्या वगैरे करतात
हो आमची पण पेरणी चालली ना आता
हम्म हम् तुमच्याकडे कसं म्हणजे ओ म्हणजे हे करत असतल पेरत असतल ना
हा
ह् आमच्याकडं असं टोकाय लागत जाऊन म्हणजे काय म्हणतात त्याला रोजगार लो माणसांना सांगायचं आणि त्यांच्याकडन टो घ्यायचा असं करतात
हा ट्रॅक्टर वर पण करतात ना
हम्म हम् आमच्याकडे जास्त ते यूज करत नाही म्हणजे कसं एकाच शेतात आम्ही बरेच पिकं घेतो ना
हा क्षेत्रफळ जास्त असेल
हो मन त्यामुळं
हा ठीक आहे ना मग म्हणजे म्हणजे तुमचे कोण शेती कोण करत
करतात
शेती पण आणि कंपनी पण करतात
हो सगळं म्हणजे कसं शेती पण बघितली पाहिजे आणि काम पण केलं पाहिजे ना घरी कोण शेती बघणार आणि नुसतं शेती म्हटलं की शेतीतून एवढं इन्कम नाही नाहोत
नाही-नाही-नाही-नाही
त्यात घालाय पण तेवढंच लागतं आणि तेवढंच भेटतं पण आपल्याला पण आपली शेती आपण असं पडीक नाही न ठेवू शकत
हो ते पण आहे ना पडत राहिले मग ते अजून पिकणार नाही काही
त्यामुळे शेती पण केल हा
मॅनेज बरं होऊन जातं म्हण
हा म्हणजे कस आता भ पेरण्या वगैरे झाल्या कि कसं आम्ही दोघांनी वगैरे केलं की मग होतं व्यवस्थित पेरन्या झाले की काय हो
हा
ऊस वगैरे लावला की मग काय पाणी द्यायच असेल तेव्हा जाय लागत मग कामाून आलं की संध्याकाळी किंवा एक दोन दिवस सुट घेतली की मग उसाला पाणी वगैरे देऊन होत
हा
आणि जास्त कष्ट करायला लागत नाही ना उसामध्ये
हा जर मजूर लावून झालं तर मग काही नाही पण मग आपण स्वतः केलं तर भरपूर कष्ट आहे
हो पगग म्हणजे रोजगार जरी लावले तरी आपल्याला जावंच लागतं ना बघायला
हा मग मागे जरी फिरण झालं तरी भरपूर आहे
हो मग करतात ते हँडल काम बघत बघत त्यांचं कसं आहे काम मोबाईल अलाउड अस ल्यामुळे मग दोन्ही करता येतं त्यांना आणि काम म्हणजे असं हार्ड नाही ना एवढं
बरं आहे मग
हो
हम्म
ते बर पडत आपलं शेती बघून
वगैरे चांगलं चाललं एकदम भारी मग तर
हो पण आता कसं झालंय पार्लर वगैरे मध्ये जास्त जणीश कर म्हणजे आता भरपूर ज तेच तेच करा लागत मग पार्लरला पण मार्केट कमी आलंत
हा ते पण आहे आणि काही जण कस आता घरीच करून घेतात स्वतः स्वतःचा मेकअप स्वतः
हो तसं म्हणजे बघाल ते तीच करतय ना बघल ते तेच काय कर शिकते तू तर मेकअपच मी क्लास करते बगाल ते तीच करतात मेकअप मेहंदी
कॉलेज पण करता ते पण करताग प्रत्येक घरात एखादीदारी सापडेल की तिला असं कळेल
हो हो
मणण मग
मग त्यामु कस मार्केट कमी यायला लागलंय जरा मेकअप साठी सिटीमध्येध्ये कसं की जास्त कोण असल करायला बघत नाही म्हणजे शिकायला बघत नाही त्यांना आई म्हणजे अस फुकट कस भेटल हे जास्त बघतात कष्ट करण्या पेक्षा
म्हणजे हा म्हणजे त्यांचं हा स्थितीचा ते तर आहे मग त्यांचं मग किती कामाहाग्र आहे ना चाल द्या
हो मग त्यांच्याच ऑर्डर भेटल्या तर भेटतात
सिटीत जर म्हणजे तुम्ही खेड्यात राहतात ना सिटीत राहिल्या अस तर अजून फरक पडला असता
हो म्हणजे आम्ही सातार सेटी तुम्हाला माहित असेल ऐकून
हो
हा तिथच राहतो पण म्हणजे आम्ही बाहेर राहतो भाड्याने तिकडे त्यांच्या कामासाठी मी पण आम खेडे गाव खेडेगावचेच आहे पण आम्ही तिकडे जॉब साठी राहतो दोघं पण
अच्छा
पण आत्ता राहाय गेलोय ना मग तिथे आता ओळख होसतो वर मार्केट होसतो वर वेळ जातो जरा.
हा नवीन नवीन तरी सेटलमेंट व्हायला एक. एखाद वर्ष काही ना दोन वर्ष खूप वेळ लागून जातो.
हो तेच ना आणि तुम्हाला माहित हे आता जे मी करते ना त्यात. जास्त करून असं मोबाईलवर मार्केटिंग करूनच ऑर्डर भरपूर भेटतात.
हा ऑनलाईन सगळं ऑनलाईन
हो आता तेच जास्त चाललंय ना ऑनलाईन. त्यामुळे हेच बरं पडतं आपलं. मोबाईल वर फोटो वगैरे टाकायचे मग तिथून ऑर्डर भेटतात मग बऱ्यापैकी.
हा असं ग्रुप्स मध्ये टाकायचं म्हणजे पब्लिसिटी होईल ना मग. होईल म्हणजे होत राहत
काल बघितले असेल. तुम्ही मी फ्लॉवर ज्वेलरीची म्हणजे फ्लॉवरजे शेला टाकलेला.
अ ज ओरिजनल.
ओरिजनल पण येत अन् आर्टिफिशियल मध्ये पण.
मग ते आर्टिफिशियल हो का?
आ काय म्हणला
आर्टिफिशियल होत का ते?
हो हो आर्टिफिशियल होतं ते.
हा
आर्टिफिशयल म्हटलं की कसं ते बरेच दिवस राहतं ना! आणि ते धुता पण येत खराब वगैरे झाले तर का तर ते दुप पपण त्याला लय मेहनत असते दोन तीन दिवस लागतात बनवायला एकटीला.
सोबतीला कोण असले तरी कस हा ते पण आहे ना मग नाही तर आपण बोलवू कोणाला पण आणि आपलंच काम खराब होऊन जाऊ.
हो असंच होत.
मग तुम्ही दोघच राहतात का?
हो आम्ही दोघच असतो. गावाकडे आहेत ना म्हणजे दीर आणि सासूबाई आहेत. पण नाय आम्ही जास्त जात तिकडं. काम पुरतं जर काम असेल तर जातो नाही तर नाही.
बरं आहे.
कसं अस एकत्र फॅमिली असली की वेगळं पडतं ना!
हा ते तर आहेच.
त्यामुळे एकटं राहिलेलंच बरं पडतं चालतय मग आपलं टायमिंग झालं.
हो